हॅलो. हां हां जेवण झालं काय? हं आमचं झालं. जेवलो की. आम्ही भाजी केलती चपाती आम
ह हा केळतासा व्हय आमही ह च कन केलतं आम्ही मटन आणलं होतं मटन केलतं बकऱ्याच
हा तुम्ही कस चिकन करता
आम्ही वय चिकन आण - - त एक जरा हॅलो चिकन धुवायचं त्याला जरा धई
हा
मीठ लावून तासभर ठेवायचं आणि नंतर मग तेल कांदा घालून फुडणी टाक आणि खोबरं आलं लसून तीळ जिरं लवंग दालचिंग घालून मिक्सर ला वाटते ते एम सवदा -आणि मग तेला तेलात जरा तेल जास्त घालून सौदा भाजून चटणी घालून त्या रशतत शिजत आणि मग सु पण जरा परततय हम्म तुम्ही कसं करताय
आम्ही पण तसच त्याच प्रकारेच करतोय आम्ही पण त्याच प्रकार करतोय
हा हा मग मुलं
आणिज काय मघ य खा ह
हा हा
अ गावाला गेला एकहाय
हाय व्हय, हम्म हम्म
हॅला
हॅलो
हॅलो
हॅलो हा बोला क्या.
ऐकू येत नाही काय? हा हा रेंज नाही वाटत
हम्म तुम्हाला नाही वाटत, ओ. काय करू कुठं उचल ना मागण माग हॅलो. हम्म हॅलो
हा बोला की आता.
हॅलो
हॅलो
हा बोला. म, हॅलो ऐकू येतय आम्ही व्हय, अ कांदा टॅमॅटो लसूण, आलं लसूण पेस्ट जरा, घाल ते का जरा तांदळू भाजून त्यात मग ते सगळं घालायचं. मिरची घा
हा.
गरम पाणी घालून हे करायच, परतायचा.
हा हा.
ट्टी मारायची आणि शिट्टी मारलाकी गिर होतय. ह्याच्यातच हे करायचं, पातील्यात एक मिनट ह.
हा हा नको नको. आता न्हायच नाही.
हॅलो पार ठ पार्लर ला जातासा का?
पार्लर ला व्हय? जातोय की. तुम्ही जाताय?
आम्ही जातय नाही वरच्यावर सारख त ब्लीज फेशल करायचं म्हणा, चेहरा फ्रेश राहतो.
ते हे उचलू लागायचं हाय टिक्क.
चेहरा फ्रेश राहतय म्हणा. अ. इथ रेंज येत नाही. हम्म.
हॅलो ह
हम